हा आवाज येतय ना बोला.
हम्म‌. काय करू राहिली? हम्म. गेली का परी शाळेत?
परी गेली शाळेत, हांव.
स्वयंपाक झाला का? बाथरूम मध्ये, हाऊ का हा, भाजी काय केली मग.
भाजी काही नाही, वड्याची भाजी केली होती.
आज डाळ पालक. हम्म.. आता किती वाजता येते परी.
परी आता साडेतीनला येते.
हो का, क्लास लावलात काय तो कालचा.
काय सांग.
हांव क्लास लावला ना मी नी.
आणि कशाचा आहे तो. कशाचा क्लास लावला म्हटलं. हो का, पार्लर शिकू राहिली कां.
हम्म..
हो का, येते का मग आता पार्लरच.
येते ना.
हो का, किती दिवस झाले. हॅलो, हॅलो.
नाही आवाज नाही येत, आहे आता येताय.
नाही म्हटलं, किती दिवस झाले.
आता दोन दिवस झाले, आता तिसरा दिवस आहे माझं.
हो कां.
होव
हम्म हम्म.
हा. आता वाजलं ना, टाइम झालं ना जायचं.
झाला का, किती वाजता जातं असतं?
एक वाजता जात असतं.
आणि येतं किती वाजता?
अडीच लाख
हाव का? अडीच वाजता येत का आता? मग परीला आणायले कोण जाते, हॅलो.. हॅलो हॅलो. हॅलो, आवाज नाही येऊ राहिला का.. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो आवाज नाही येत कवा. हॅलो. हॅलो आवाज नाही येत.